हा बोला की,
हा हा हा बोला तू
हूं हूं काय म्हणताय आणि
आवाज येतो का?
हा येतय ना बोला की ओ
हा हा थोडं पावसामुळ आवाज कट होतोय.
कट होतय काय?
हा नाय आता आलं
बघा आता येतोय का?
हा हा आता आला आला आला आला व्यवस्थित आला हं हा हं हो -हो तेच थोडी रेंज नसेेल. काय पावसामध्ये कुठे जाता की नाय फिरायला वगैरे पाण्याच्या ठिकाणी वगैरे.
मला आवडत जायला पण नाही यावर्षी काय कुठे जाता आलं नाय मला. त्यामुळ हया वर्षी कुठे गेलो नाही आम्ही पावसात.
हा हा हा लहान असळी छोटी असली की आपल्याला जायलाच नको वाटतं.
हा ते होतय तरी पण अ थोडं जाऊ थोडं हीकड जरा जास्त ह्यावर्षी पाऊस हाय ना. आता परत पण जाता आलं नाय, गेल्या वर्षी थोडा पाऊस कमी होता. तर काय गावी गेलतो तेव्हा जाऊन आलतो तेवढं हूं
हा हा हां हां
नाही आता हो यावर्षी काय होत नाही म्हटलं आता जायचं.
आपण गेलो की मुलांचं कसं होतंय हे होतंय ना मुलांना त्रा पावस
पावसात तेन भिजल जातय पाण्यात पण खेळतात मग आजारी पडतात परत म त्यांचं दुखणं परत त्यांच सुरू झालं की आपल्याला येतय दुखणं आणि परत
येतय हो त्यांना आल की आपल्याला येतयच हा
पावसात
हे मात्र नक्की
होय होय.
नय.
कारण त्यांचं ज एकमेकांना होतय सर्दी जरी बघा की घरात आपल्याला ज हा आपलं झालं की आपल्याला जर पहिलं आलं तर आपलं मुळ त्यांना होतयचं ताप सर्दी असू दे खोकला असू दे होतयच.
लगेच इन्फेक्शन पकडत ते.
यात हा ह्यावेळेला कसं होत इम्युनिटी पॉवर फार फार कमी झालेली असते ना त्यामुळे लगेच व्हायरल.
ह हो हो व्हायरल हायेच ते हा हा हा सर्दी खोकला कसा चालूच असतो मुलांना मी आता बघा जायाच होतं आम्हाला कां एकदमत भारी. अ गेल्या संडे तो. पण ते नाही नाही जायला ते. गर्दी होती जास्त खुप. त्याच्यामुळे जाता आलं नाही. हा गर्दी असल्यामुळे जाता आलं नाही. म आम्ही मे मध्ये गेलो होतो. मे मध्ये किंवा अ दिवाळीमध्ये.
ह, ह.
हा दिवाळीमध्ये
हा हा मध्ये आधे. पावसाच्या हच्यात जरा वेगळा असते ना. जरा जास्त हिरवळ असं सगळीकडे झालेलं असते ना. जरा पाऊस असते. त्यात जाण्याची मजाच वेगळी असते ती. हॅलो.
हो, हो, हो. होला आता लोक भरपूर एन्जॉय करतात.
तुमचा आवाज जरा कटव्हायला. रेंज कमीय वटत बघा. हा.
हॅलो, हा. आता.
आता, आता, यायला लागला व्यवस्थित.
हा, हा, ह. ते ज पाव जस वारं येईल ना. तस कमी जास्त होतो बघा. रेजचा प्रॉब्लेम आहे ना. हम्म, हम्म, हम्म, हम्म. तेच की.
त्यामुळ होतेय.
हम्म, हम्म, हम्म, हम्म,, ह. आणि काय म.
मग तुमच्या इथं, इथं, इथं, अजून काय प्लेस असं. बघण्यासारखं.
अ इथं का? कोल्हापूरमध्ये का? हॅलो. हा कोल्हापूरमध्ये. काय म्हटल. हा, हा, हा.
हा हा.
ह, ह. आहे कोल्हापूरमध्ये छाने बघण्यासाठी. हो. आपलं आमचं महालक्ष्मी मंदिर. हो महालक्ष्मी आहे. टेम्पल छान प्रसिद्धच आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी. हम्म. अजून तिथं महालक्ष्मी शेजारी ह. आपलं मार केट आहे. जास्त आमचं मोठं. माधवा रोड म्हणून आहे. तिथे पण खूप गर्दी असते. पर्यटन येतात ना फिरायला. अ आपलं शॉप पीग वस्तू म्हणजे जे पाहिजे ना आपल्याला लेडीज वगैरे. जेंट्स वगैरे. गरजेच्या वस्तू असतात ना. सगळं भेट त तीथ. छान मीळ
म्हणजे फक्त फक्त कपडे वगैरे असं फक्त असतात का? सगळं ओदरपण.
कपडे, सगळं असत. कपडे असतात. अ किंवा आपल्याला घरगुती वस्तू पण असतात. असं जी लांबून येतात ना. त्यात बाहेर काय मिळत नाही. ते ह्या साईडला मिळत असं. त्यांच्या साईडला काय मिळत नाही ते. हा. हा हा मधवा रोडला.
म्हणजे तुमचे चप्पलस आले. काय कॉस्मेटिक्स वगैरे म्हणा. ज्वेलरीज वगैरे असं सगळं. तिथे एका ठिकाणी मिळते मग.
हो हो एका ठिकाणीच मिळतं. एका ठिकाणीच.
चांगलंय ना म. म्हणजे जे महालक्ष्मीला येतील. ते महाधवा रोड फिरून. सगळं शॉपिंग करूनच जाऊ.
मस्त लोक बघा येतात. आता सॅटर्डे संडे सुट्टे असेल ना. तर येतात लोक फिरायला. दोन तीन दिवस सलग सुट्टी जरी लागली.
ह.
हम्म हम्म हम्म
गणेश शौफ आहे ना शहरांचं भरपूर आहे असत. त्या शाहू महाराजांनी म्हणजे
पॅलेट ते.
शाहू महाराजांचे जे त्यानी प्राणी वैगेरे किंवा ते प्राण्यांच वगैरे अजून आहे ह तिथे हे शाहू पॅलेसला तिथे ठेवलेले.
अजून आहे.
हो हो ठेवलेले आहेत. त्याची हा त्यांची मान वगैरे काढून त्याची कातडी वगैरे, अजून म्हणजे बघण्यासाठी
च्या काळी म्हणजे राजे वगैरे असे शिकारीही करायचे ना त्याचे शिकार केलेल्याच अस आज ते अजूनही म्युझियम्स मध्ये काही ठिकाणी ठेवलेले आहेत असे.
हो हो ठेवले आहेत. इथ कोल्हापुरात म्हणजे सहल येते ना मुलांच्या. सहल वगैरे इथे येतात. मुलांना ते दाखवण्यासाठी. ते आणत इथ‌. छान छान आहे शाहु पॅलेसला. आणखी जवळ इथून जवळ जोतिबा ज्योतिबा मंदिर म्हणा. किंवा
हम्म हम्म जोतिबा, पन्हाळा गड पण आहे. जवळच आहे.
हा हे सगळं या कोल्हापूरला आले की, हे सगळं पर्यटन ठिकाण होऊन जात. पर्यटकांनी
म्हणजे एक दोन दिवसात सगळं खूप छान कार्य खूप काही बघण्यासारखं आहे म्हणा दोन दिवस जरी आल तरी.
हो हो पन्हाळ
पन्हाळा खूप छान आहे बघा. मस्त
हम्म लढाई केलेल त्यांच गाव. आणि आणि ते कोल्हापूरमध्ये एक मी ऐकलय. ते रंकाळा रंकाळा पण तिथेच आहे ना कोल्हापूरमध्ये हॅलो
नाही जायच्या आधी गेले अस काय नाही. आवाज ये
आवाज परत कट व्हायला. कट व्हायला लागलाय आवाज. मध्येच ग राहते. आता येतोय बोला.
हा रेंज आहे भरपूर मला.
पण ते काय माहिती इथे पण फुल आहे रेंज. तरी पण मध्येच आवाज कट व्हायला लागलेय. पूर्ण म्हणजे काहीच येत नाही आवाज आणि प व काही सेकंद आणि याय लागले असं व्हाय लागलय.
हो हो हो आहे ब रेंज
हम्म हम्म ते ते कोल्हापूरमध्ये रणकाळ रंकाळ पण आहे ना. मी ऐकले पाहिले पण व्हिडिओमध्ये.
हो हो रंकाळा खूप छान आहे. आता आता तर इतकं छान केलं रंकाळ्याला. मस्तच केलेला आहे. आणि पर्यटन गृह येऊन रंकळ्याला गेल्याशिवाय म खर जात नाहीत.
जात नाही. तेच मी खूप व्हिडिओमध्ये पाहिले आहेत तिथ.
हो हो आग कस आहे. अ बोटिंग वगैरे आहे. किंवा मुलांना लहान मुलां - ना पाळणे वगैरे खेळासाठी ते आहे आ मोठ्यांच पण आहे म्हणजे आपलं वॉकिंगचं वगैरे सगळं बसवलेलं आणि हां - -
केलेली आहे.
असं हा मिनी गोव्यासारखं असं म्हणजे छान त्यांनी केलेलं आहे असं. वातावरण म्हणजे छान वाटतं तिथ. त रात्री सात नंतर तर इतकं छान वाटत तिथ आणि खाऊ वगैरे खाऊ गल्ली वगैरे छान आहे तिथं.
हं हं हं.
स्पेशल
मग कोल्हापूरमध्ये स्पेशल असं काय भेटतं अ रंकाळावर म्हणजे ब खाण्यासारखं अस त तुम्ही खाल्लाय तुम्हाला खूप आवडलंय तिथं असं
आवडलं म भेळ, मिसळ हे भेळ आणि पाणीपुरी छान असते मात्र.
हं हं हं कोल्हापूरची भेळ.
मस्त असतय तिथ आणि कोल्हापूरी फेमस मिसळ
मिसळ हा कोल्हापूरची कोल्हापूरची आइक क हा मिसळ एक फेमस आहे आणि तु
वडापाव, तांबडा, पांढरा रस्सा. नाश वडापाव पण वडापाव पण छान आहे फेमस.
फेमस मी हम हम मी एखाद्या रीलमध्ये पाहिलं होत. कि कोल्हापूर मधला तो झाडाखालचा वडापाव म्हणून ते रील आली होती ना की ज त्याच्यामध्ये सांगत होते की कोल्हापूरचा फेमस झाडा खालचा वडापाव म्हणून.
वडा हा हा हा हो ते फेमस आहे. झाडाखालचा वडा.
हम हम.
आणि खूप गर्दी असते आ तिथं झाडा काय ओढ्या ओढ्याला त्या. हो हो हो खूप गर्दी असते भरपूर भरपूर हो भरपूर वडे संपतात
लोक लोक ज्याला आवडते तो काही एकावर थांबत नाही दोन तरी खाणारच अस होत ग ज्याला आवडलय तो.
होतय. हा एक वडा घ्यायचा, खायचा किंवा घरच्यांना पार्स ल घेऊन जायच अस पण असत ना.
त्यामुळ मला वाटतय दोन, दोन हजार, तीन तीन हजार व रोज ची वडे होत असती
हो आणि जसा पाऊस पडेल ना तसा आपलं वड्यात चा भजीचा वास जसा येईल ना तसा माणूस त्या गाडीकड म्हणजे दुकानाकड जात.
ह- ह तेवढं मात्र खरं आहे. पावसात भिजलेल असतय आणि गरम गरम वडा आणि चहा किंवा भजी आणि चहा असं खाण
हो.
खायला थांबतोयच माणूस मग लगेच.
हो थांबतच तिथं ते हम्म हम्.
बर झाल तुमच्याकडे. माहिती मिळालीये मला मला म्हणजे कोल्हापूरला आलं का नाही त्या साईडला बघायला खूप प्लेसेस आहे ते
म्हणजे छान आहे.
नक्की नक्की येऊ दोन दिवस असं सुट्टी काढून आलं ना सगळं फिरून होईल छानपैकी.
मस्त मस्त. हे होत बघण्यासाठी पण आहे राहण्या खाण्याची सगळी सोय आहे. आता महालक्ष्मीला वगैरे गेला ना? तिथं मस्त खायला प्रसाद वगैरे छान मि मि असतो तिथं.
अ म्हणजे म्हणजे महाप्रसाद तिथं असतो का असं मंदिरात काही घेता येत की काही कारण बर्याच मंदिरात आता तसं चालू केलंय ना
हा मंदिरच्या शेजारी आहे आपलं अन्नछत्र म्हणून आहे अन्न निवास
बर बर चालेल हो हो